हॅलो हॅलो. हॅलो आवाज येतोय.
येतोय त मला.
हो येतोय येतोय. हा नमस्कार ताई. कशा आहात तुम्ही कश आहात.
मीछान
वॉईस वॉइस वॉइस कट होते तुमचा.
नाही मी रेजमध्येध्ये.
हा मीही छान आहे हा आणि मी पण रेंज मध्येच आहे हा हा मी पण छान आहे
अच्छा हो काय चाललंय मग आता झाल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या गावी वगैरे जाऊन आलात की नाही
उन्हाळ्याच्या हो गावी वगैरे जाऊन आलो पण पावसाचा काही पत्ता नाही पाऊस आहे का तुमच्या इथे
हो नाही नाही पावसाचीच वाट बघतोय आम्ही सुद्धा अजून पाऊसच नाहीये
अच्छा पावस वगैरे पताना त्याच्यामुळे सगळं चाललय पण बाळाजवळ कोकणाकडचं खूप छान निसर्गरम्य वातावरण त्याला अ आमच्या भागात काजू आंबे सुद... तरी ही सगळी झाड म्हणजे अ.. तिथे पाऊस येणा.. म्हणजे ये.. ये.. आलाच असेल म्हणजे मी गावाला सध्या जाऊन आले त्यावेळेस पाऊस नव्हता पण त्याच्यानंतर आता मी इथे आले आहे पाऊस आहे तिथं बऱ्यापैकी थोडाफार आहे चालच पण या वर्षी जसा पाऊस पाडत तसा नाही अजून सुरुवात नाही झाली.
हो बरोबर आहे.
आमच्या इकडच शांतता म्हणजे एखाद्याला रिलॅक्स. सोईच असेल ना तर त्यांनी कोकणात जावं.
कोकणात जावं नक्की नक्कीच मी पण अ... कोकणातलीच आहे त्यामुळे मला सुद्धा अंदाज आहे म्हणजे कोकण हे कसं आहे अगदी निसर्गरम्य निसर्गाची देणगी असलेलं कोकण पण आहे.
खूप काही आहे सगळ्या सुख समृद्धी सगळ्या गोष्टी कि काही नाही भेटत असं नाहीये सगळं तिथं मिळतं तिकडचं फ्रूट सुद्धा म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून आमच्याकडे घावणे ही नाश्त्याची सुरुवात असते घावणे. किंवा तांदळाची पेल हि आमची. सुरुवात असते. आपल्या इथे का परत मुंबई. साईड ला आपल्या इथे चहा कपात घेतला जातो. पण तेच आमच्या कोकणाकडे चहा. पहिलाच घेत. ला जातो पण त्याची चवच वेगळी असते त्या पेल्यात म्हणजे त्या चहाला चवच वेगळी असते ते पाणीच वेगळं आहे.
हो ना नक्की नक्कीच
आपण इथे चहा मध्ये अ ही अ रेड लेबल, सोसायटी आणू ही सोसायटी आणू ती चहापत्ती आणू पण तिथे त काय नाही तुम्ही आहे त्या घरच्या चहापत्ती मध्ये तुम्ही आहे ते घरच्या चहा पत् ती मदे आ आम्ही चहा आणि साधा चहा तरी बनवला तरी त्याची चव म्हणजे
त्या चहाचा जो स्वाद आहे तो तो तो स्वादच वेगळा आहे. हे नक्कीच की त्या पाण्याची चव वेगळीच
च चव वेगळीच वेगळी म्हणजे खूपच वेगळी हे आहे आमचं कोकण त्या आमच्या बायका सकाळी उठल्या पासून सकाळी आपलं त्यां ते अंगण झाडण्यापासून बाकीची सगळे काम काढायचं हे ते कोकम काढायची आता उन्हाळ्यात तर कोकम काढायची रतांबे वगैरे काजू वगैरे भाजून सो कोन वगैरे हे सगळं- सगळं चालू अस म्हणजे असं काहीच वाटत नाही. एखाद्याच्या घरी लग्न कार्यालय, लग्न जरी असेल ना तरी सगळ्या अंगणात स गळ्या आपली भाऊकी प्लस आपली मुंबई ची सुद्धा माणसं आलेली ना त्यांचा सुद्धा पाहुणचार, खूप छान केला जातो.
खूप छान करतात, म्हणजे कोकण क करांचा जो पाहूनचार किंवा त्यांचा जो लाजवी स्वभाव आहे तो अख्ख्या जगात कुठे शोधून नाही सापडायचा. तर म्हणून म्हणतात ना, येव्हा कोकण तुमचच असो हे जे वा ते आहे ते ह बरोबर अगदी- अगदी ते वाक्य ह सार्थ आहे म्हणजे या गो
हा हा
आणि कोकण, कोकणातल्या लोक कोकणची, जी माया लावण्याची जी पद्धत आहे ना ती पण इतकी छान आहे, कि, ते मनापासून
करतात. तुम्ही जाताना तुम्ही तुमच्या घरातून जाताना एकच बॅग घेऊन जाल, पण येताना तुम्ही तुमच्यासोबत तीन- चार बॅग अस ल. तिथे तुम्हाला एक तुम्ही ज्या घरात राहता त्याच घरातलं नाही काय भेटणार? तुम्हाला आजूबाजूचे लोक पण एक येव चेडू तुम्ही इल हे घ्या, हे घ्या असं हे सगळं थोडं, थोड, थोडं ते का साठवून- साठवून सगळं देतात
बरोबर, बरोबर ते ज्या मायेने आपुलकेने खाऊ घालतात, किंवा प्रेम करतात ते वेगळंच आहे, ते शोधून नाही सापडणार कुठेही. बरोबर, हा नक्की- नक्कीच. शिवाय कोकणातले, ताजी म ची
हो फ्रेशनरीकडचे वगैरे जे आपले समुद्राकडचे मासे एकदम फ्रेश मासा त्या मासेला पण जी आता आपल्याकडे पण आपण खातोच मुंबई साईडला पण कसं ते आपण अण्णा जे बर्फात ठेवलेले असत वगैरे हे कसं डायरेक्ट आपला डायरेक्ट आपल्याला मिळतं आता आता बघा हा मिळतात आता बघा चटणीची मासे पाऊस सुरू झाला की चडणीचे मा र होतात त्याच्यामध्ये घाभोळी अस ते माहिती असेल तुम्हाला चढणीचे मासे त्याला कसे क त्याला किती चवथ आहे ते फक्त पावसातच मिळतात ते एरवी मिळतच नाही मासेे बघा
तेचणा खूप अस निसर्गाने वरदान दिलेलं कोकण आहे हम्म पांढरा शुभ्र समुद्र किनारा नारळाची झाडं म्हणे किती तरी लोक आपापलं जीवन विसरून त्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक म्हणजे तुटून पडलेले असतात. तेेव्हा बघाव तेव्हा ते गर्दीच गर्दी असते सगळीकडे
हो
आगदी भर ऊन्हामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणारे अ मच्छीचा आस्वाद घेणारे कितीतरी ठिकाणी आपल्याला आणि यामुळे काय झालंय कोक पण त्या लोकांना रोजगार पण खूप चांगला मिळालाय.
चांगला मिळालाय. आता तुम्हा हो बरोबर आता तुम्हाला हे पण माहिती असेल आपल्याच कोकणातल्या अ म्हणजे कोकणा साईडच्या अलिबाग साईडच्या अ आपल्या कोळींनबाई ह त्या ताईच नलिनी नलिनी काकू म्हणून आहेत बघा
हो हो हो
त्या आज किती पुढे गेल्या. टीव्ही शो मध्ये गेल्या म्हणजे आपल्या कोकणातला कोणतरी पुढे गेलं. परत ती अंकिता अंकि वालावलकर,
बरोबर
ती सुद्धा म्हणजे आपल्या कोकणातली लोकं आज पुढे चालली आहेत.
हो हो अभिमान आहे. या
चागंल हाय अभि खरंच अभिमान वाटतो. काहीतरी करतात काहीतरी चांगला लेवल आज ते अंकिता वालाव वालावलकर तर रेड कार्पेट लंडन साईड लंडनला
लंडनला जाऊन आली. बरोबर
छान वाटत की अरे,
आपलं कोणीतरी, तिथं
आपलं आहे. गेलय की आपल म्हणजे पहिला आपलं कोकण म्हणजे कसं होत काय होत आपले फक्त लोक खेडेगावातच खेड्यातमध्ये राहायची. त्यांचं फक्त ते आंबे बिंबी काजू बिजू जेवण छान बनवणार एवढंच माहिती होतं लोकांना ती लोक तिथे गेली की, फक्त घरगुती जेवण वगैरे मिळत. तेवढच माहिती होत पण आज कुठच्या कुठ गेल्या, त्या नलनी काकू म्हटल्या अंकिता वालावलकर अजून कितीतरी आहेत की आज कुठल्या लेवलला
हो हो नक्की नक्कीच आणि अ म्हणजे एकंदरीत जी संस्कृती किंवा जी पद्धती आहे लोकांची राहण्याची त आणि ती पण खूप सुंदर आहे ् जर सकाळी बघितलं तर अंगणामध्ये साडा घातलेला असो हो रांगोळी दारात रांग दारामध्ये तुळस ठरलेलेच असते प्रत्ये एखाद्या गावोगावी आपण गेलो की हे दृश्य सगळं दिस दिसत म्हणजे ते जो माहोल आहे तो एकदम भारी असं म्हणजे जास्त लोक आकर्षित होतात की हे शहरामध्ये कुठेही नाही मिळत सगळीकडे सिमंट बिल्डिंग सिमेंट कॉँक्रीटच जंगल ना झाडांचा पत्ता आहे नुसती गरमी आणि प्रदूषण काय ते त्या सगळ्यात ना थोडासा. विसावा म्हणून का होयना पर्यटक खूप कोकणाकडे वळतात म्हणजे आता तरी इतक भर भरपूर प्रमाण झालंय पर्यटकांचं कि त्यांना काही ठिकाणी राहायला सुद्धा जागा मिळत नाही.
नाही हो हो हो बरोबर. आता जातात लोकं खूप फिरायला जातात तुम्हाला माहितीय आता कोकणामध्ये आपल्या शिमगा आला गणपती आला किती मोठा उत्सव केला जातो किती की ती म्हणजे ते शिमगा बघायला लोक आपली अक्षर चाकरमाणे लोक सुट्ट्या काढतात पाच पाच सहा सहा दिवस गणपतीला तर दहा पंधरा पंधरा दिवस सुट्ट्या काढतात की गणपतीला आमच्या सणाना आमच्या आम्हाला आमच्या तिकडे जायचंच आहे
बरोबर. म्हणजे. गणपती काय, दिवाळी काय, होळी काय, शिमगा काय हे सण साजरे. करायचे तर ते कोकण कोकणातच करायचे त्याची जी मजा आहे कोकणात ती जगात कुठेही नाही बघायला मिळत. अगदी प्रत्येक. का कर्माने आपापल्या गावी, त्याच्या नोकरीतन वेळ काढून एरवी कधी नाही येऊ शकत जो व्यक्ती, तो गणपती साठी होळीसाठी आपापल्या गावी हजर असतो. तर त्या सणांचं महत्व आहे. हो.
बरोबर, हो.
तेच ना. कोकणची संस्कृती जी आहे ती अशी फार मनाला ती मोहून टाकणारी आहे. देखो. भारी वाटतं तिथे गेल्यानंतर, किंवा त्यांच्यात राहिल्यानंतर.
हम्म नाही खरंच कोकण, कोक
तर ती आहे कोकणची मच्छी, तांदळाची भाकरी, को सोलकडी अगदी शाकाहारी जेवण जरी घेत तरी खूप सारे लोकं तुटून पडतात जेवणावर.
कुठून कुठून, हा बरोबर आता तुम्हाला माहिती आहे, आपल्याच एका फिल्म आपल्याच कोकणातल्या मुलांनी माहितेय तो आता फिल्म इंडस्ट्रीमध्येध्ये आहे बघा, त्यांनी दादर साईडला दादर वगैरे त्या साइडला पिटी भात फक्त ऑनली व्हेज कोकण फूड पिटी भात म्हणून हे रेस्टॉरंट चालू केलंय. आता त्याचं नाव म तोंडावर आहे पणं माझ्या लक्षात येत नाही पण त्यांने पीटी भात हे रेस्टॉरंट चालू केलंय आ लिटरली लोकांची तिथे तुंबाड गर्दी आहे. की बापरे एवढं व्हेज फक्त तं वेगळा फूड ऑनली वेज नॉनव्हेज नाही तिथं, पण त्यानी नाव पण छान दिलं, 'पिटी भात'. हे ऐकूनच कारण की, तु्हाला माहितीय, आपली कोकणातली खासियत हाये, पिठी भात आणि एखादा सुका भांगडा वगैरे भाजायचा. ही खासियत आहे.
बरोबर, त्यासोबत मच्छीचा रस सा असेल तर अजूनच
हा अजून बाजरच भारी, आपण साधे बटाट्याचे काचरे करतो नाही का, बटाट्याचे साधे आपण कापे करतो. ती सुद्धा आपल्याला असं खाताना वाटतयं की, फिश फ्राय कि म्हंजे फिश फ्राय असं सुद्धा कधी कधी वाटत पण कच्चे केळी पण आपण फ्राय करतो. आपण आपल्याला माहिती आहे आपल्याला नेमकं काय आपली फणसाची भाजी अगदी मटणाला
बरोबर हो तई खूप छान वाट तुमच्यासोबत बोलून.
खरं मलाही खूप छान वाटलं धन्यवाद.